हा आवाज येत आहे ना
हा यायला
हा म्हणजे आपण काय आज वि क माहिय काय म्हणजे एक प्रकार टॉपिक की म्हणजे पूर्वीच कसं म्हणजे आपलं कसं बालपण होतं आणि त्याच्या मुलांचं कसं बालपण आहे त्याबद्दल बोलली आपण चालतय ना म्हणजे बघा की प पूर्वी म्हणजे मुलांच कसं होत की शाळेत जाणं म्हणजे एक खेळणं त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जास्त करून मैदानी खे होत होते खेळायचे वगैरे पण त्यांच्या मुलांचं कसं म्हणजे ते कुठं खेळ तिनी म्हणजे विसरल्यात म्हणजे कसं त्यांनी मला वाटतं ते खेळच नाहीत कधी म्हणजे आपण कसं खेळत होतो बघा क कबड्डी खो खो हे शाळेत असताना आपण हे खेळ खेळ खेळायचो हे कंपल्सरी आपल्याला खेळायला जायचं आणि म्हणजे खेळवलं जायचं आणि एक पाचची सुट्टी झाली की आपल्याला हे खेळ म्हणजे कंपल्सरी असायचे पण आत्ताच्या मुलांच मला वाटते जास्त करून मोबाईलवरच गेम खेळणे किंवा आपलं पीसी वर गेम खेळणे ह्याच्यामध्ये त्यांचा दिवस सगळा म्हणजे वाया चाललंय असं म्हणतय म्हणजे म्हणजे त्यांची शारीरिक ख शारीिक म्हणजे हालचालच होयना झाल्या ना त्यांची पहिल्याच्या मुलांची कस शारीरिक हालचाल होत हो परत ते स्वतः म्हणजे काय काय म्हणजे स्वतःच सगळं म्हणजे येऊन त्यांना भूक पण लागत होती घरात येत होती तवा मग आता कसं झालंय मुलांचं? की त्यांचा तो हुरूप आहे तो पण कमी झाला आहे, एकट घरात राहणे हे मोबाईल मोबाईल वगैरे हे करणे कुठं पहिल्याची मुली मुलं पण खेळत होते मुली पण खेळत होती मी पर्सनली खेळ हा क्रिकेट वगैरे म्हणजे असं काही नाही परत ते लपंडाव जिबली वगैरे हे खेळ खेळले जात होते पहिला पण आताच्या मुलांचं म्हणजे ते मला दिसतच नाहीत कुठ? आम्ही कंपल्सरी शंभर शंभर आ दोनशे दोनशे असं दोर उड्या मारल्यात म्हणजे आमच्या वेळेस आणि आ त्याच्या मुलांची हाईट वगैरे पण चा प्रो ्म या लागलाय म्हणजे त्याच ते अ शारीरिक खेळ आहे ते कुठ तरी कमी व्हायला लाग म्हणजे तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल म्हणजे या आपलं बालपण कसं होतं आणि आताच कसं आहे?
होयच की कम होय भरपूर म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात कोण असं दिसतच नाही आज कस झाले? आई वडील स्वतःच म्हण की नको भरपूर ऊन आहे. नको उन्हात गेल्यानंतर आप आपल्याला हे होतंय ते होत त्यामुळे ती मुलं काय करतात ह बाहेर खेळू देत नाही नाही वडील ठीक आहे हा घरी मग आम्हाला फोन द्या आम्ही फोनवररती खेळतो आम्ही फोन वरती आ बगतो आणि मग आई वडील काय करत स्वतः त्यांना फोन वगैरे देतात स्वतः च फोन वगैरे त्यांना देेतात जस की हा आणि नंतर काय म्हणतात मग जेवत नाही, फोन दिल्याशिवाय तो जेवतच नाही
हा हा
त्याला फोनची सवय लागली जरा जास्त त्या आणि त्याला कसं होतय तो नाही जेवत मग कोण नाही दाखवलं तर किंवा तर बसतोय अस म्हणून आईवडील कस कौतुक आणि सांगतात आजकालचे त हा आईवडील जिथपर्यंत मी बघतो तिथपर्यंत कौतुका आणि सांगतात कि नाही त्याला फोन दिल्याशिवाय तो काही जेवत नाही परत त्याला फोन दोरु तो फोन नाही दिला तर असं म्हणून सांगतात दुसऱ्यांना जस की त्यांना हा त्यांना काय वाटते की हा नाही हे चांगली गोष्ट आहे असं त्यांना वाटते पण ही चुकीची गोष्ट आ त्यां वय आहे हे खेळण्याच तिने आता नाही के ना हा त्यांनी आता नाही खेणार तर त्यांनी कधी खेळणार
हो
आणि आ आता हा आपण आई वडीलच शिकवणार मग मु पण तच शिकणार थो त्यां शवायला
आणि कस झालंय प्रत्येक एरियामध्ये असं झालं की बाबा प्रत्येक जण अस ग्रुप न आपण आता बघायला पाहिजे कि एक एक दहावीचा मध्ये आपण सगळं मी म्हणते मी स्वतः दहावीपर्यंत म्हणजे आपण थोडफार खेळ खेळूच म्हणजे एक सातवाठ वी पाहू ण खेळतच होतो म्हणजे आपलं काय होत होतं वर्गातला महिती वेग्या बाहेर मैत्री वेगळ्या असा आपला ग्रुप होत होता आणि आपण एक ठराविक टाइमिंग हम्म जेवढा अभ्यासाला पण वेळ होेतो तेवढं खेळायला पण वेळ दिले त्यामुळे कसं होतं आपलं वाढत होती आपल्या शरीर चांगलं राहत होतं म्हणजे मुलींच असू दे किंवा मुलां जा पण आताच्या मुलांचं काय झालं नुस तो मोबाईलमध्ये त्यांची डोळ्याचे पण प्रोब्लेम यायला लागलेत लवकरचे मला लागलाय मुलांना परत पूर्वी कसं मोबाईलचा जास्त आता आम्ही स्वतः अकरावी मध्ये गेल्यावर अकरावी बारावीमध्ये तेव्हा आम्हाला हाता पहिला मोबाईल आला आहे असं पण आता जस जन्मल्या जन्मल्या मग मोबाईल दाखवल्यामुळे त्याचे डोळ्याचं प्रोब्लेम प्रोब्लेम होत आहेत मुळात अस व्हायला लागलंय मग मी काय म्हणते की हा मुलांच आणि पूर्वीच्या मुलांच एवढंच व्याय लागले की म्हणजे ते कुठ तर आम्ही जे खेळ खेळत होतो ते आता कुठ तरी मला वाटत तेथे ठराविक ठिकाणीच म्हणजे आता घेत असतील सोड विषय काय नाही तो पण तो कु म्हणजे कमतरता भसा लागल्या खेळाची म्हणजे जे खेळ आता कुठ तर कवचित मुलं खेळतेली दिसतात म्हणजे पतंग उडवायचं म्हणा किंवा ते ते टायर वगैरे फिरवायचं पण आहे पर हे क्रिकेट वगैरे खेळायच हे कुठ तर खेळ मला वाट की हेे व्यायला लागले आता आहे फुटबॉल क क्रिकेट वगैरे खेळतात मुलं पण आता आणि काय तर ट्रेंड निघला बाबा की मोठी माणसं पण वगैरे खेळायला लागल्यात असं क्रिकेट वगैरे पहिला ते पण खेळलं जात नव्हतं पण आता मी म्हणतोय आपल्या स्व् स्वतःच्या मुलांना आपणच सांगायला पाहिजे की बाबा तू बाहेर जाऊन खेळायला पाहिजेस करायला पाहिजे सोडून हा म्हणजे कसं होणार त्याला बाहेरचे पण खेळ कळतील की असं असं आहे बाबा आपले खेळ आता आपण बघितलं ना की कबड्डी खो खो मध्ये किती आपण म्हणजे एवढं उत्साहाने आपण भाग घेत होतो अभ्यास काय आपल्याला आहेच म्हणजे आप. पण पिढीला आहेच, पण मुलांच घरी आलं की ते एक काय बोलतात सॅक वैगेरे टाकायच, ते बुक वैगेरे टाकायचं आणि मोबाईलच घ्यायचं. ते जेवतानाच मोबाईल पाहिजे, ते हट्ट मी म्हणतोय जरा अस. कुठ तर कमी व्हायला पाहिजेत, किंवा ते पूर्णपणे बंद. व्हायला पाहिजे.
पाहिजे बरोबरच आहे की, बघा आता त्यांच्या भलाईसाठीच. हे आय. हा विषय आहे थोडी. आता आपल्या वडिलांनी आपल्याला ते संस्कार दिल्यामुळे आज आपले डोळे. म्हणा किंवा आपलं थोडं. जास्त नसे ना पण थोडफार आपलं. आताच्या मुलांपेक्षा आपलं शरीर थोडंफार का होई ना चांगलंच. चांगलच कारण का आपल्याला तेनी चांगले. सवय जस की बाहेरचं खान. बाहेरचं खाण आपण कधी खाल्लं नाही, आपण कधी बाहेर. कधी गेलो नाही आप. आपण खायला की हा नाही आ त्याच्या ऐवजी कसं स्वतःच बाहेर. खायला जातात मग ते मुलं पण तेच शिकतात ना बघून. की हां ठीक हाय. आता आपल्याही वडील कस जात नव्हते, जे काही ते घरातलं स्वतः पण खात होते, आपल्याला पण तेच खायला देत होते. त्यामुळे आपल्या कशी. सवय आहे की काय आहे ते घरातलंच खायच. बाहेरच आपण खात नाही. आता आणि प्लस आपल्याकडे फोन नव्हते त्या काळात त्यामुळे आपल्याला पण एवढ्याशी सवय नाही की हा बाबा चोवीस तास फोन घेऊन बसा. असं आता ते. ती पण सवय आपल्याला एवढी नाहीये. पण आत्ताच्या मुलांच. कस उलट हाय त्यांच आई वडील ते त्यांना शिकवतात. त्यामुळे कसं ते शिकतात. ते तेच बघून ते शिकतात. शिकतात ना.
आणि आता आपल्या वेळेस बघितलं ना की पिझ्झा. पिझ्झा बर्गर अशे काही गोष्टी. ता अलीक ए जड झा क मे म्हणजे आपली आई जे करायच तेच आपण ख आपण काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायो की आप ते्हा समजायच की बा गो आप वड म्ह आ म्हणा आ बाातणे का आप क कराय आपण काय ऐ क आपल्याात पै खर् कराय म्ह आपण काय म्हणतातठण दिे व आपण ते काय बोलतात ना आठ आणि आठ आणि ून वाटणीचत होत म्हणजे एक आपल्याला चॉकलेट किंवा आपल्याला एक प्रकार ते काय बोल. टूट वैगरे भेटत होत माहितेय काय हा ते येत होत मग त्या पण अस एक दिवस आठ आणि एक दिवस आठ त्या मुलांना शंभर रुपये जरी दिले किंवा पाचशेची जरी नोट दिली तरी मला वाटते की त्यांच ते कमी च आहे आणि आम्हाला त्या काळात सायकल भेटायची म्हटल्यावर का नाही तर एवढं म्हणजे अक्षरशः ना आम्ही जुनी पहिला सायकल घेत होतो आणि मग ती ब आपण एक भेटते ना क सायकल वाले की आपलं सायकल रिपेर करणारा तो पाच दहा मिनिटांसाठी पाच रुपये दहा रुपये रुपये करून आपल्या हा तो द्यायचा ती आम्ही सायकल शिकत शिकत आम्ही मो ती सायकल झुकली पण आत्ताच्या मुलांना लगेच त्यांच्या आई वडील लगेच आणून देतात म्हणजे कसं आहे त्या हट्टी झालेत ना मुलं आता म्हणजे मी काय म्हणतोय की कुठेतरी त्यांनी पण आपले आईवडील एवढे प म्हणजे हे करतात आपण थोडी तरी अ हे करायला पाहिजे कि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडं कमी करून कुठेतर पहिला काय म्हणतात ते लगेच जास्त पैसे घालून कुठलीही वस्तू तु न घेता आता आमच्या वेळेस तर ते फोर व्हीलर बघण्याच तर सोडा आम्ही कधी काय म्हणतात घ्यायच तर सोडा तर बघितलं पण नाही ते आता आलेत ना पाच पाच सात सात हजार रुपये पहिला ज्या फोर व्हीलर असतात किंवा टू व्हीलर असतात ते आम्ही कधी बघाय पण नाही का म्हणजे एवढं पण आम्ही केलेलं, पण आताच्या मुलांना ते माहिती नाही की आपले वडील जाऊन एवढे पैसे कमवायला लागतात किंवा एवढे त्याला घ्यायला लागतत आसए तेना ज म्हणजे विषय काय होतो तुम्हाला सांगुकाय की हे सगळ मोबाईलवर हे येतात ना की हा बाबा हे आहे कार ती आहे य ते मुला मूल हट्ट करतात मग ते मुलं मुलं हट्ट केल्यामुळ तेम आईवडलांना देणं भागच आहे
होयकी आणि कसं होतय हां आणि त्याची कशी व्हॅल्यू राहत नाहीना मंग आ ते लहा त्या मुलांना ते सव विषय चालुयेना कि त्यांना आईवडील कितीजरी घेऊन दिलं तरी त्या त्यांना तिची व्हॅल्यूच नाहीये त्या गोष्टीची कारण का त्यांना काय वाट ते हामी जरास रडलोकी आई वडील घेऊन देतात अ मंग त्यांना काय त्या गोष टीची व्हॅल्यूच नाही की आपल्या आवडील का करून देतात आ
हम्म व्हॅल्यूअच नाहीये कारण आम्ही आमच्यावरन सांगतो की आम्ही एवढं म्हणजे अ अ ह्यो करत होत ना की हा बाबा हे जरी आम्हाला त्या काळात पाच रुपये म्हणजे आमच्यासाठी लई मो ठी गोष्ट होती आता हा पण आता ते मुलांना झालेकी पाच रुपय नाही काय पाच रुपयचयेते डिरेक ट हे करतात काय ते हां आता पाच रुपयाच फक्त चिप्स ला म्हणजे झाला म्हणजे त्यांना तशे दोन दोन तीन तीन पुढे पाहिजेत ठीक आहे खाण्यापिण्यात हाट्ट करा आपण काय खायला पाहिजे हे पण म्हणजे आता कसं व्हयला लागलंय हां ते सगळं जंगफूड कड का नाही सगळं जे आपण बघेल ना आता सगळे इंटरनेट वर दाखवतात की आपल्याला हे आवडलं म्हणजे हे आहे ते आहे ह्याची रेस रेसिपी मी म्हणतो हेल्दी खावणा घरातल हे करा किंवा चॉकलेट वगैरे कॅडबरी ते डेली जर तुम्ही खाात बसला तर तुमची दातांना हम्म दात किडणार परत तुमचं शरीर पण हे होणार
होय की भूकच नाही ना लागणार बाहेरचं खालं तर भूक कधी लागणार
भाजी पो चपाती वगैरे त्यांना जाणार असं पण आहे आणि दुस री गोष्ट म्हणजे स मोबाईलमुळे पण जेवण आपल्याला कमीच जाते आणि अशी एक एक मी मुलं बघित क ती नुसत मोबाईल घेतात आणि त्याच्याशिवाय ती जेवत
जेवत नाही तुम्हाला मी तेच बोललो ना बघाशी की एक एक मुलांच आ तेच रु सुर आहे की जेवायच नाही ह दुरून बसायचा
होय ते हा चालू आता मला पण तुमच्यासोबत बोलून छान ल वाटलं आणि खरंच आपण या टॉपिक वर बोललो खरंच तुमचे म्हणजे धन्यवाद तुमचा आभार चाल
चालत हा हा हा चालते बाय बाय